हॅलो! काय नाही बघ निवांत. हा का मग काय स्पेशल? स्पेशल काय नाही बाई.
शवनाकचा अभ्यास. घेतीस का नाही?
शवनकचा अभ्यास शवनाक कराय लागलाय.
हो आमच्या त्या दाखवल्याव हे चडी काढायला लालते. पर्यन हा हा काढली लगेच
हा हा हा आमचा पण करायलाय आता आम्ही आलोय शेताकडनं.
उचलू नकोस मी आलो शेताकडन, आणि आता मगं बसलो आत. खात पाय तेन धूतल जरा असं बसलो, आता हे करायचं
मग जाऊबाई जेवण करायला या.
कराले, आज मग मंदिरात जाणार काय?
आज नाही काल जाऊन आलोय आज नाही जाणार. होय तु जाणारयस काय? नाही मी
होय गर्दी बघितलीस कीवढी होती काल? त्या त्या ह्याच्यापर्यंत ट्रॅफिक जाम झालेलं. होय, लागतय तसं एवढं ट्रॅफिक जाम झालेलं.
होय फोर व्हीलर सगळ्या होत्या. पाऊस असल्यामुळं फोर व्हीलर होत्या लय.
जायाला यायला माणसासनी हे नव्हतं.
होय आणि ते महाराजांनी पण काल मस्त झा
मस्त ते तिने ह्याज प्रतिव प्रतिवत्तेच सांगितलं छान सांगितलं ते.
होय आणि रांगोळी तर कसली मस्त काढलेली मोठीच्या, होय
गुरुपौर्णिमेच झालं नाही होय? जरास ते हे झालं त्या पावसामुळे हे झालं. हम् मग आणि.
काय नाही‌ बाई आता रेसिपी रेसिपी जरा इडली कराव म्हणतोय.
हा इडली कशी करत्यात मग?
इडली राशनच तांदूळ भिजत घालतोय. हरभरा डाळ, उडदाची डाळ. ती सेपरेट घालायची मेथी दान जरा घालून. त्यात सकाळी ते मिक्सर ला लावायचं. मग संध्याकाळी दुसऱ्या दिवशी आपपे, इडली, डोसा काय पाहिजे ते आपणला बनवायच त्यातले. चटणी सोबत ‌.
मग चटणी कशी करतेस खोबर्याची?
चटणी काय खोबरं बारीक चिरून शिंगदाणे जरा भाजुन घालतोय.
हम हम हम.
नंतर मग तडका देतोय जिरे, मोहरी कडी -
हा हा हा असं करतीयास होय.
हम्म छान लागतीया इडली केली तर सांबर करतोय.
हम् हम् इडलीचे सांबर ते शेवगेच्या शेंगा ते घालून करतात काय ग?
डाळ तेन शिजवून घ्यायची बटाटू डाळ तेन सगळं शिजवून घ्यायचे. ते त्यात आपल्याला पाहिजे भाज्या घातल्या तरी चालतय शिजवून. तेला दोन तीन शिट्टा करून घ्यायची आणि मग नंतर तिला फोडणी द्यायची. सांबर मसाला लसूूनतेन घालून कांदा घालून. जरासं गुळ घालायच चवीला मस्त लागतय.
आणि ते प हे पण घालतेस काय अ चिंच?
चिंच पण घालायची, चिंचचं पाणी जरास करून घालायचं गुळ पण घालायचं हम्. आंबट गोड टेस्ट चांगलीे येते त्यात गुळ घातली कनी मस्त लागतेय ते इडली बरोबर.
हम्म हम् हम् ह मग.
मग काय नाही‌ बाई आवडती या खातोय इडली बिडली. काय ‌म्हणतय.?
करणार आहेस‌ व्हय गं आता? मी पण करायच म्हणतोय जरा, आता कामाच आवडलं की आंबोळ्या एक दिवस करायच्या म्हणतोय मग बगुया कशा वेळ‌ मिळतोय आता. आणि एक, दोन, तीन दिवसाच हा एक काम ते संपलं करायचं म्हणतोय.
माता शेतात झाले की झाल म आता गणपतीत हेतनी घरातच.
आता गण शेतातले एक आठ, दहा दिवस सुट्टी मग ‌ म‌ भांगलायचं. मग हकडे कोळप घालायचं नाचण्यात हेच्यात मग ते भांगलण झाली की गणपतीतेन कापणी येईपर्यंत सुट्टीच मग काय काप काम नाही?
हा हा गणपतीतन काय नवीन शॉपिंग?
हम्म नाही घेतलेल्या आहेत भरपूर साड्या कशाला शॉपिंग करायच्या. हम्म ते करायचे आणि ते आपण नेसायच्या नव्या नव्या. साड्या गणपतीत न हम्म.
मस्त वाटल गणपतीत न आपल्या म्हणेज घर वगैरे नाही-
पाऊस जरा अ खरं गणपतीन कमी याय पाहिजे ग आता आता किच कीच असलं चाल- तय खंर गणपतीतन हे व्हायाय पाहिजे.
आता कसं कंटिन्यू चालू आहे त्यामुळे जरा तेवढच उघडा आहे.
कारण तेव्हा कस नवीन नवीन साड्यातेन नेसायला मिळत्यात मग बाहेर चिकलात ना गेले की, सगळे घाण होत्या, घाण घाण म ते बाहेर जाऊ पण वाटतं नाही आपल्या इथं मंडळाच प्रसाद ते असत्यात मग ते किच किं बाहेर जाऊ पण वाटतं नाही. नाही हास होतंय.
काय गणपतीत नाही ना उड्या पाहिजे जसं्यात
आता जरा लागू दे एक महिनाभर खरं गणपतीत ना पर उघडाय पाहिजे एक आठ दहा दिवस.
तिथन उघडला की बासच मग नगोज लागयला दांडे वगैरे खेळाय भर पडतेय दसऱ्यात
मग आणी ह ते झालं काय तुमच्या घरात.
आता फर्शी तेन घालायचे अजून. आणली काल आणल्या का उघ्या आता उद्या परवाचन चालू करतील.
किचनदा कसली आणली सा मग
किचन ला अशी ब्लॅक खाली कलरच येते आणि वर व्हाईट आणि त्याच्यामध्ये किटली वगैरे दि असं चहाचं ट्रेतीन असते त्या ते डिझईन.
हा हा वर त्या हेला वर लावाय किचन कट्याच्या वर
हम्म न म मध्ये गोल्डन असं एंटीक पट्टी.
ह हां आणि बेडरूम ला?
बेडरुम ला लाईटमध्ये येतंय. हम्म हाॅल लाख व्हाईट आता ती नवीन आली आहे तशामध्ये. जिनाकपान वरती म्हणजे ग्रॅनेडा अंस रफ मध्ये आणि खाली व्हाईट ची तेला. काय नाही मग ते झालं, श्रावणातलं करायच म्हणता आवरायचं पटपट पाह वगैरे यायचं तेव्हा.
कारण गणपतीच्या आधी तुम्हाला सगळं आवराय पाहिजे पटपट कारण गणपतीत आणी एक-
हो गणपती न राह जायच बरं नाही घरात नवीन घर होय.
मग
काय नाही मिस्टर आल्यात का नाही मग.
नाही आले आम्हीच गेलेलो सगळे शेताला. चौघजण सासूसासरा आणि आम्ही दोघो ते मांडून जरा असं आलो एक पट्टी राहिली नासण्याची. ते आता परवा
ऊद्या का नाही आहे.
उद्या जरा लोकांची माणसं दोन फेडायचे ती फेडणार आणि परवाशला तासब एक दो- तास दोन तास लागतील चौघासनी तेव मांडून येणार नाफना जाऊन.
हम्म् चालतंय की आमचा झालं बाई मांडू नाचण भाती झालं आवरलं.
होय तुम्हच झालं मांडून उशीर मांडलासा तुम्ही रोहुन पण झालं ना तुमचं?
हो झालं की.
हम्म मडकी रांगीस का बलासा ते हम्म हम्म हम् हम् हम्म आम एक दिवसाची ह- ''हं''मग आता काय पाच सहा दिवस न आम सुट्टी खायची जरा.
हा, गावाकडे जानार हाय काय?
गावाकडे जाणार नाहीय मम्मी मम्मीलाच म्हटलं ये चार दिवस. तिला पण आलाय कंटाळा मग ती म्हणली येतो सोमवारी बस न. चार दिवस राहतो आणि हे करतो म्हगली जरा माझं पण काम आहे.
अच्छा. मग तर फोन चालू आहे पाच मिनट हा, अणी काय म्हनतेस. हा हम् हम्, मग भुईमूग तुमचा चांगला असेल? की हम्म हम्म, रानतील नासल भुई मुगत.
नाही ओढ काय.
कारण कोळपतेन घातला चिला नाही आता त्यामुळ नांगरी तेन. त्यामुळ रान नसणार आहे भुईमुगात.
होय नाही.
हा हा हा, नाचण्या क किती जण होत अस नाचना मांडायला.
आम्ही घरची होता दोघी तिघजण. आणि बाहेर एक होती चौघच जन होताव हम. ज राहिलेली ती माई कमा मावशी जरा आल्या. झाल ते संपवुन झालं संपून चाललाव.
हो आम्हच्याकत एखाद आम्ही माणूस घेतला अस तर आमच सपत होत. खरंच ना नाहीई कोण कुठं ए आम्हाला. रवायच वेळ झाला दीड वाजला मग तो वर त्या माणसाला ठेवून काय करतेस म्हणून म्हणलं राहवते. एक दिवस जाऊ मांज यायचं आता. तासभर लागल लय काही नाही एक पटक आहे बार ना त,
तण्याच्या ओव्यात पाणी हाय का जास्त.
तरवा जरा आज चिक हे झात सऱ्या काढलेल्या ते दुपार जरा पाऊस आलेला त्यात. कितकित झाल खरं नंतर उघडल्या म हे झालं. मांडलं काय मी नाचना मांडला नाही भात होतं आमचा एकसष्ट एकोणतीसच. तेच मांडून आलो सरीच्या सरीची मांडण केली हा,
तुमच्या हाय काय भूईमूग.
भुईमूग आमचा आलाय. रान झाला आहे का नाही बघायच आहे नाही तिकडे रोवनीतच आहे आता पंधरा दिवस.
नाही नाही मग हेच कोळपा घातला नांगरी आडवी उभी. बी घातली कोळपा आडवा उभा घातला. मग तेव्हा नव्हतं रान आता मग काय मामा बघाय जायय नाही रवणीतच हाई त्यामुळे आम्ही पण तिकडे जाय नाही. मग आता बघूया हम्म, भूईमूग आमचा आहे चांगला नाचणा पण वर मांडलेला उभारला असलं उशीर मडलाय पंधरा दिवस. ह हम्म, नाही करतोय गेल्या वर्षीपासून एक पट्टी. नाचण्याची एक पट्टी मुगाची असते आमची मग ते. दोन टिक्की झालत बुश्याची फूल भरलेली.
गेला असेल वर्षभर पुरत असेल ते अ ह.
जा एक टिक्क सडून आणलेलं हा. आणि एक टिक्क तर अर्ध्यातलं अर्ध संपलंय अजून अर्ध्याला जास्त फुल आहे ते आणि एक अजून तसंच आहे, गुण सडलेलं.
म हाय की या.
हम आहे भरपूर नाचन कुठे जास्त जरास घालायचं सगळं तांदुळच रेशनचं मिळत्यात त्यात घालून ते भाकरी करू हे करायच्या दळून आणायच भाकरीला.
ह पोरं
हम्म ते शाळू घेतलेला मामांनी, कापायला त्यात ते हे त्यात घावलेल्या शाळू ते आणि हाईत मग ते कवातरी दडप करायचं. कव्हा तरी नाचण्याच करायचं असं करतोय.
आ हा ह पिल्ली मग कुठल्या परीक्षेला बसलीय का?
नाय शाळाच की आपली रोज रेग्युलर स्कॉलरशिपला ती बसणार होती
आ हा
खरं ते हे झालं अ ते याया जायला तिला प्रॉब्लेम आहे ना जरा. कोण सोडणार एवढ्या सकाळी लवकर म्हणून ते हे झालं. आता पूर आलाय का नाही, माहित नाही. मी कट करतो झाला, का कॉल दहा मिनिटं.
खरे बोलतीस ते